अं बोल की बाळ काय काय आवरल सगळं
लय बघा तुमचा आवरला
आमचं पण आवरलंय बग
होय
अं सगळं आवरलंय मला एक माहिती सांगतेस काय का अं यात्रेबद्दल कुठल्या पण असं म्हणजे ह्याचं‌ अं..
हा हा मग आमचंच सांगते का तुम्हाला यात्रेबद्दल म्हणजे अ-अं आच्या माहेरी म्हणजे यात्रा कशी आमच्या माहेरी बिरोबची म्हणजे महासिद्धाची यात्रा भरते काय हि पूर्ण पाच दिवस असते आणि अस मोठ्या भरते पहिल्या म्हणजे सुरुवात अस पहिल्या दिवशी त्या दिवशी गावातून सगळ्या पालक्या फिरत ती बिरोबाची
बेरोबरचे हा
पालखी फिरते मग त्यापासून सुरुवात झाली म्हणाची आणि ती पालखी फिरली तर आमच्या गावातला एकही माणूस कोणतही काम कर सग ब फक्त दुकानाव चालू आपल्या दळपाची गिरण असत की ती सगळी बंद म्हणजे कोण कुठं काम म्हणजे आमच्या इथं सुतारकाम त करतात
ते का म्हणजे वैयक्तिक वैयक्तिक काय का माहिती सगळं देवाच्या यात्रेनमितत सगळं बंद
होय होय वैयक्तिक सगळी कामं बंद ठेवतात नंतर मग दुसऱ्या दिवशी कनी दंडवत असते संध्याकाळी मग कोणकण आप आपलं नवस मागून घेतलेलं असतय कोण स्व इच्छेने घालतय दंडवत मग दुसऱ्या दिवशी दंडवत असतय मग तिसऱ्या दिवशी कानी पूर्ण लिंगाात समाजा पूर्ण असतात का नाही सगळ्या गाव त्यांनी निवेद करतात
हा
निवेद करायचं म्हणजे मग त्या निवेदात म्हणजे पुरणपोळीचा मान आहे त्या मासणी ते म्हणजे देवाला हा मानकरेत मग ते पुरण पुरणपोळीचा निवेद करायचा मग दुसऱ्या दिवशी अ आमचा पूर्ण धनगरवाडा आहे का नाही तो मग दुसऱ्या दिवशी जेवण करते म्हणजे निवेद करते मग ते त्यांचा निवेद झाला क नाही मग चौथ्या दिवशी त्यांच काय असेल ते खारतीन सगळं चालू असते हा आणि मग पाचव्या दिवशीने पूर्ण गावातून पालखी फिरत्या त्यावेेळेला मग भंडारा जवळ जवळ असं पोत दोन पोते अस भंडारा उदळतात पूर्ण असं पिवळं पिवळ श
पिवळ पिवळ हा पूर्ण गाव सगळं पिवळ होतंय रस्ता सगळं
हा होय होय आणि पूर्ण मग ते तस पूर्ण जवळ जवळ सकाळी ज पालखी निघल्या असत्या ते रात्री जातात देवळात एवढं हुशारपर्यंत थांबत मग कोणाच्या दारात त्यां ह सरबत काहीतरी गार अस करतात त्यात ढोल वाजवतात ते नाही त्यांच्यासाठी होय हा पायावर पाणी घालायचं घोड्यांना आणि परवा तर आमची आ यात्रा झाली का नाही जानेवारी महिन्यात यात्रा असते का त सुरुवातलाच असत वर्षाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा सुरुवातीलाच चंदूर. आणि त्याला गेल्या वेळी क नाही आमचं जे देवाचं घोड आहे का नाहीय. त्या घोड्याला आ ल आपलं सिक्का असतात मग बघा एक रुपयाची पाच रुपयाची, दोन रुपयाची, तीन.
होय होय असतात की.
त्या शिक्क्याचा त्यानी क झूल बनवले त्या घोड्याला.
हा.
आणि त्याच्या कडना असं लाटिंग केलेलं आहे, लय छान दिसत ते घोड्याच्या. अंगावर.
हा हा मस्त. वाटतय ग ह ह होय छान वाटलं बग. अजून आहे काय सांग सांग बाळ.
ते आमच्या घोड्याच्या पायात कणी एक म्हणजे घोड्याला आमच्यात वाळ घालतात. काय ते पायात घालताात बघा घोड्याच्या.
माय माहितय वाळ तोड.
मग आमच्या गावात का नाही आमच्या देवाच्या घोड्याचे पाय. ते वाळ आहे का नाही म्हणताना आमच्या पोरां म्हणजे तिकडच्या ज्या चंदुर्म त्याची पोरात जन्माला आलेली लहान असतात की बाळतीन. त्यांना त्यांनी वाळ घालत नाही तोडं एकच घालतात.
हा थोडं वाळ थोडं मधलं द वाळ. घोड्याच्या हाईत म्हणताना फक्त थोडं तेवढंच घालायचं नंत एक एक एक एक.
एक एकच घालायचं म्हणजे असं दोन घालत नाहीत आमच्या तिथं मुलासनी.
हा हा होय ते देवाला हाय म्हणताना ते घालत नाहीत.
होय होय.
आ
हम्म चालते की, आणि पण सांगते घ्या म नंतर थोड.
मी एक कॉल करूया.
बरं बर नंतर करा की दहा मिनिट.
हा अ बरोबर चालतय.
हा हा. हे हा तेच नबर म